हा येतोय का आवाज?
हो येतोय, तुम्हाला येतोय का?
हो हो येतोय.
हो बोला, हम्म.
चहा वगैरे झाला की नाही मग?
हो झाला, तुमचा?
हो हो झाला.
हम्म, मुलांना काय पावसाचं वातावर झालं की, भजी खाऊ वाटतात. मग बटाटा भजी कर म्हणले, बटाटा भजी केलतीत.
तिकडं कस फेमस? आता पावसाच्या वात तावरणात भजी, चहा किंवा असं संध्याकाळचं काहीतर असं नाश् या केला तर जरा असं छान पण वाटतं, पण ज्याच्यामुळे जेवण पण जात नाही नंतर.
हो, इथं काय भेळ वाला पण आणायला मग कधी भेळ घेतात आणि असं नाही तर चना चोर गरम म्हणतात ना, तसे बनवून घेतात. मग ते खात राहतात पोरं. संध्याकाळचं काही ना काही पोरांना पाहिजे थोडं. हं मग जेवण बनायला नऊ वाज तात तो जेवतात मग आणि मग झोपतात, सकाळी उठून शाळेत जावा. सकाळची शाळा असते ना, हं.
मध्य प्रदेशमध्येच येतं का इंदोर?
हो मध्य प्रदेश मध्येच इंदोर येतं.
मग तुम्हाला असं
ची भेळ खूप आवडते मला दत्त भेळ. कारण आमच्या साताऱ्यात एक आहे शा खा खूप फेमस आहे.
खूप म्हणजे खूप दत्तभेळ अस इचलकरंजीतच भरपूर शाखा आहेत आणि आता त्या पूर्ण पुण्या पर्यंत पण पोहचल्यात.
हो साताऱ्यात पण एक आहे मी गेले होते साताऱ्यात, छान लागते. म्हणजे बाहेर त्याची वेगळीच
होय. तेच आणि त्यात सगळं कसं पदार्थ पण त्यांनी वेगवेगळं म्हणजे कोबी असू दे हे ते असं सगळं घालतात.
हो हं.
त्यामुळे आणि असं बाहेरच म्हणजे वेगळ्या ठिकाणची भेळ खायला गेलं, तर त्याची टेस्ट त्याच्यात येत
नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही. नाही नाही वेगळच काहीतरी असतं. शाखाच एक वेगळी ते दत्त भेळ म्हणून एक आहे आमच्या इथं.
हां.
छान लागते ते इचलकरंजीची शाखा हाय.
हो इचलकरंजीत मेन शाखा आहे तिथं तर त्याचे भरपूर पदार्थ आहेत म्हणजे हं हं पूर्ण अस जैन भेळ पासून पूर्ण चाट असू दे, आपलं रगडा असू दे भेळ, पाणी पुरी आणि पाणी पुरी मध्ये पण वेगळे वेगळे आता आलेत ना, ते अमेरिकन अ
अमेरिकन पापडी चाट, मुंबई पाणीपुरीचा, मुंबई शेवपुरी हां.
हां असं आणि दहीपुरी पण तिथं छान असत्या आणि दही वडा पण छान असतो.
अच्छा
हम्म म त्यांच्या मेन शाखेत भरपूर पदार्थ त्यांनी ठेवलेत. मग त्यांची जी फ्रेनचाइज नाही नाही खूप जवळच आहे तीन चार किलोमीटरला इथले.
हा अच्छा हम्म तुम्ही काय करता का हाऊस वाईफ आहे?
नाही नाही माझा अजून एज्युकेशन सुरू आहे म्हणजे शिक्षण चालू आहे कॉलेज.
अच्छा माझं लग्न झालेला आहे असं हा हा हा हम्म.
मग तुम्हाला असं ट्रॅव्हल्स न वगैरे त्रास नाही होत का?
पहिल्यांदा होयचा आता सवय झाली ना लग्नाला माझ्या आ ठवा वर्ष झाले मला मुलं आहेत मोठे मोठे हो आमच म्हणजे तिकडं असं लवकर लग्न करतात ना वीस वर्षात तर लग्न झालं होतं असं म्हणून.
हम्म हम्म मग
हम्म हां.
पण एवढ्या लांब म्हणजे तुम्हाला कसं वातावरण पहिला स्टार्टिंगला सूट झालं नसेल हाय ना.
तर हा इथलं पाणी आणि ते सुट होत नव्हतं. मग सारखे लूज मोशन लागायचे सगळंच वेगळं आता आता सवय झाली असं कारण एकतर माझं माहेर म्हणजे सातारा.
हम्म ते कसं पूर्ण सातारा हो खूप मस्त म्हणजे मी अ जॉबला होते कुठे माहि ते का शिरवळमध्ये.
अच्छा साताऱ्यासारखं वातावरण मला माहिती की शिरवळ पुन्हा शिरवळ अ साताऱ्यापासून जाताना लागतं ना न्याला शिरवळमध्ये हो. मला म्हणजे असं ते वात तावरणात राहायची सवय आहे ना म्हणजे त्या अशी बाहेरची मला हवा खूप नैसरगिक अशी आवडती. आणि डोंगराच्या पायथ्यालाच म्हणजे माझं घर आहे नाही का मला असं पहिल्यापास न वाऱ्यात आणि इथं आल्यापासून फार असं म्हणजे इथं वारं नाही एवढं असे झाडं बिडं नाही तेवढे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
तर ही खूप होतं निसतं घाम. नाही घर आहे आमचा स्वतःचा बंगला हां असं खालीय तला भाड्याने दिलंय आणि वरती आम्ही राहतो दोन मजलेस हम्म.
म ते कसं ते आपल्या साईडच असं नाही जा
नाही नाही आजी बात नाही आजी बात नाही. स फ्रेशनेस पण नाही म्हणजे आता साताऱ्यात तर आमच मीय होतोय सर करं काजबिंग सारखं मग तकडं अस भारी वाटतं फिरायला धबधबाट ठोसा घरचा वगेर
हो ते वजरायचा ठोसेवरचा म्हणजे मी ना तिथे जॉबला होते त्यावेळी असच कि पावसाळ्यात वजरायचा धबधबा ठोसेगर आणि कासला गेलो होतो पण कासला त्यावेळी काय खुलं नसतात ना.
नाही नाही हा एक हा ते जुलै का ऑगस्ट काय ऑक्टोंबर असं पिरियड अस
हम्म तेच की पण छा आणिम कास पटार वेगळीकडें आणि महाबळेश्वर वेगळीकडेत.
वेगळीकडे महाबळेश्वर पन्नास किलोमीटरज येतनं सातऱ्यातनं ते वेगळीकडें. ते वाईकडे येतं वाई महाबळेश्वर, पाचगणी महाबळेश्वरला पण हो बारा पॉइंट बघण्यासारख्याच
खूप मस्त आहे एकदम म्हणजे एकदम भारी असं वाटतं इथं गेला एवढाच छान पॉईंट आहे ना तो बघण्यास सारखं महाबळेश्वर आणि मंदिर पण किती छान आहे.
तर महाबळेश्वरचे पण मंदिर बघण्यासारखं आहे आणि मॅप्रोचे गार्डन वगैरे स्ट्रॉबेरी बनती तिथे जेलीचे चॉकलेट बनतात ते पण बघण्यासारखे मॅप्रोचच महाबळेश्वर मध्ये खूप बघण्यासारखं आहे.
हो महाबळेश्वर म्हणजे एकदम बेस्टच असं म्हणजे छान आहे असं दोन-तीन दिवसाची ट्रिप करायचा म्हटल्यावर छान होऊन देन आणि फॅमिली सोबत असू दे किंवा फ्रेंड सोबत आणि आमच्या इकडून ना म्हणजे कोल्हा पूर इचलकरंजी, सांगली या साईड जे लोक आहेत ना ती ट्ररीपला याय चा म्हटल्यावर तुमच्या साईडलाच येतात पण महाबळेवर पाचग नी या साईडला. आणि साताऱ्यात पण भरपूर पॉइंट असा आहेत ना आणि किल्ला पण आहे तो अजिंक्य तारा. मग तिकडून पुढे अ पुण्याला. पुण्याला कसं कॉलेजचे जर स्टुडंट्स म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी असले तर कसं अ कंपन्या पुण्यातच असतात ना मग कंपनी बघून येत ताना असूदे किंवा पुण्यात पण भरपूर असं पुण्यात तर एवढे फिरायला पॉइंट्स आहेत भरपूर आहेत पण साताऱ्यासारखं वातावरण नाही तिथं पुण्यात.
नाही नाही वातावरण साताऱ्यासारखं म्हणजे ते कसं माहिती आहे का तुला सात सात म्हणजे सात बरं का आणि तारा म्हणजे डोंगर म्हणे ते सात डोंगरांच्या मध्ये तो सातारा बसलाय ना म्हणून ते डोंगरांच क्लायमेट अस तारा नाव आहे ऍक्च्युली सगळं पण ते एवढं भारी क्लायमेट आहे ना साताऱ्याचं असं पावसळ्यात ना खूप छान वाटतं फिरायला साताऱ्याचा. आणि असं पण पा असं उन्हाळ्यात पण ऊन नाही काय नाही वारा असतं कंटिन्यू. बाहेर इकडं जर बघशील ना आमच्या इकडे इंदोरमध्ये एवढं ऊन असतं ना कारण आम्हाला दिल्ली जवळ आहे ना त्यामुळे ना ऊन म्हणजे बाप रे आम्हाला कुलर आणि ए सी शिवाय जमतच नाही असं बाहेरच पडू शकत नाही एवढं ऊन असतं. आणि थंडीत पण तशीच थंडी असते आणि पावसाळ्यात पण तेवढच पाऊस असतो थंडीत तर आमच्या इकडे येतणारज आहे. म्हणजे असं रात्री निघलं तर सकाळी पोहोचु असं म्हणजे अ हा. हो आणि आमच्या इथं अशी थंडीत पण राजाय असतात म्हणजे आपल्याकडे ब्लँकेट वगैरे असतं तिथं रजय अस त्याची गादी टाईप मध्ये नाही का मोठी मोठी जाड हा त तशी आम्हाला दोन दोन घ्याव लागतात अक्षरशः थंडीमध्ये एवढी आमच्या इकडे थंडी असती आणि पाणी तर असं बर्फानी पडतो ना पाण्यात हात घालून काम कराय ची इच्छा होत नाही आणि गरम गरम पाणी करतो कधी कधी मग भांडे धुतो अन कपडे धुतो.
अगं बाई
खूप आणि म्हणजे आपल्या इकडच्या माणसाने कधी थंडी नाही सहन होयची इकडे खूप थंडी असते. हा कधी कधी चार चार, पाच -पाच जर सूर्यशवागेसच नाही असं आहेस. हम्म ऊन पण तेवढंच हो हो ऊन पण तेवढाच, पाऊस पण तेवढा आणि थंडी पण तेवढीच असते इकडं.
त्यामुळे ते सात आता मी उन्हाळ्यात आहे ना त्यासाठी तर सुट्टीसाठी महिनाभर फोरन नवीन सातऱ्या राहत. तिने महिना दीड महिना जो पण शाळा चालु होत नाही मग मस्त आम्ही आमच इथं स्लेयपूर आमचा पण बंगला आहे ना तिथं प्रिस सेप पप्पांचा मस्त वरती जायचं झोपायचं छान वाटतं मग ते असं रा त्रीचं
ती ते एक वेगळं म्हणजे तुम्हाला सांग का सांगली, कोल्हापूर, सातारा हे सोडून ज्यावेळी आपण पुढे जातो त्यावेळी वातावरण पूर्ण चेंजच होतं.
चेंज हो.
म्हणजे पुणे, मुंबई, बेंगलोर लागलं की सगळं पूर्ण क्लायमेट चेंज
चेंज चेंज आणि असं जातानाच पुण्यावरनं शिरवाच्या पुढे गेल्या कसं क हिरवगार मस्त वाट इथं इकडं ना चांगलं.
छान पण इंदोरला बघण्यासारखं पण असं पण तिकडं तुम्ही म्हणजे मॅच झाला आहे म्हणजे गडाचा विषय आहे हा होऊच शकत नाही माहिती
तर हे ज्योतिर्लिंग जवळ आहेत उज्जैनजवळ पन्नास किलोमीटर जसं सातारा टू महाबळेश्वर कसं फक् त पन्नास किलोमीटर आहे. तसं इथे इंदोर टू उज्जैन आहे फक्त पन्नास किलोमीटर आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक चेत ना महकालचं मंदिर आहे आणि ओंकारेश्वर पण एक शेऐंशी किलोमीटर आहे ते पण जवळ आहे. दोन ज्योतर्लिंगई झाले की होतात त्यांनी एक महेश्वर म्हणून आहे अहिल्यबाई होळकरांचा किल्ला आहे ना. तिथं अहिल्या बाई होळकरांचं सगळं आणि घाट बीट फिरायला आहे असं.
किती पण मस्त आहे ना तिकडं जाऊन आला असाल तुम्ही?
हो जाऊन आले.
उज्जैन ला जाऊन आला?
हो उज्जनला जाऊन आले उज्जन कितीे वेळा झालय जवळ आहे पन्नास किलोमीटर.
किती म्हणजे भाग्यच आपलं असं समजायच ना तिथं जाऊन आलं म्हणजे. लोगा असं म्हणजे मागून न्हेत्यात.
हो उज्जन ट्रिप नसतय एक्च्युली कुणाकणाचा खरत उज्जैनला हो.
ते अजून ट्राय करताय म्हणजे कसं अ आमच कसं त्यन जैन येते ना धर्म कास्ट त्यामुळं अ मध्य प्रदेशला साईडला आणि अ उ उत्तर प्रदेश, झारखंड तिकडं मंदिर आहेत ना आमचे.
हम्म हम्म हम्म.
मग तिकडं जातात पण ते कसं ह एकच असं देव होतोय ना म्हणजे सगळे आमचेच मंदिर होतात पण ते उज्जैनला तेन त्याच रोडला लागते पण ते लोकांना कसं होतय जाता येत नाही असं.
अच्छा ते काय करायचं तुला माहित आहे का कोल्हापूर नाहीतर आपलं इ असते का नाही गोवा तिकडून एक इंदूरला ट्रॅव्हल्स येते रोज असते बघ संध्याकाळची तर तिकडून इ थे ना ट्रॅव्हल्स आहे तुमच्या तिथं हायवे असेल का नाही तिथं हायवेवर थांबती बघ ऑनलाईन बघाय तर तिथे थांबते हंस ट्रॅव्हल्स आहे नाहीतर कुठले पवन आहे अशे खूप ट्रॅव सिटी लिंग आहे सिटीझन आहे हे ट्रॅव्हल चे नाव आहेत तर मग त्या ट्रॅव्हलला हे करायचं ना आपला कुठला पिकअप पॉईंट आहे ना ति थला मग सिलेक्ट करायचं आणि तिथं बसायचं मग ते सोडतं इंडो र मध्ये सकाळी तिथनं जर संध्याकाळी बसले सकाळीे तग मग ना जायचं उज्जैनला पासूनंदरपासून असल. नाही तर पुण्यातना डायरेकट्र आहे रोज ट्रेन आहे पूणा टू इंदोर पुणा टू इंदोर दुपारी तीन वाज ता बसायचं दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता येतं असं. आणि जर पुण्यातनं जर आलीच ना तू रेल्वेने तर आधीच लागतो उज्जैन आणि मग इंदोर लागतं कारण ती गुजरात मार्गे फिरून ये ते ना म्हणलर उज्जैनला आले की मग उज्जैनला उतरायचं असं.
मग चांग पण तिथं असं अ हे वगैरे यात्रीनिवास वगैरे आहे का?
हो हो खूप खूप चांगली सोय आहे राहण्याचे उज्जैनच्या मंदिराजवळच आहे ते सगळे. हम दहा मिनिट होऊन गेलेय तू कट करून परत लावते का परत बोलायचं का?
म थांबा एक मिनिट.